हॅलो.
हॅलो हम्म काय चाललंय हा बोल ना येते का आयकु
मी हाय जेवणाराय जेवणार तुम्ही जेवलासा
आता अविराज येईल की मग बसायचं.
होय.
हम्म
हम्म रोज एवढा वेळ होतोय यायला
होय ओ
आणि दाजी
काय म्हणताय आणि आहेत की त्याचीच वाट बघत बसलोय सगळे आता काय
आज काय आज सुट्टी नसल तुला खर आज कुठली. आम्हाला कसली सुट्टी उद्या
फ्रायडे
आम्हाला कशाची हा उद्या दुपारी यायला अकरा वाज दहा वाजत्यात येऊन मग झोपणार.
हम्म तेच की
मग संध्याकाळी बाजार हे ते सगळं आसतयच.
आं
झाली का? तुमचं आणि काय चाललय.
काय नाही बघा आता आवरलंय आता ह्यांची वाट बघायची दोघांची पण जेवायसाठी म परत हायच की कपडे घड्या घालायचं, भांडी घासायची.
मग तोपर्यंत कपडे तर घड्या घालून ठेवायचीत.
तुम्हाला सुट्टी नाही तुम्हाला परवा परवा दिवशी असलं सुट्टी नाही एकादशी ची सुट्टी नाही.
नाही एकादशीची
कसं काय ओ?
जाऊ हॅलो.